ते पण नाही रे म मस्त पैकी मोबाईल बघत बसलो असतो.
किती राहिले कॉल तुझे?
दोन नंबरचे म्हणजे माड चार नंबर आहेत टोटल
त्यातल प्रतीक्षेच्या ह्याच्यावर काय नाहीये कॉलच. अ फक्त भावांच्या नंबरा वरती आहे त्या वरच करा लावली. त्यातल बी झालत किती आपण तिथे केल होत ते अकरा झाले होते एकाची आणि एकाच काहीच नाही झाल. केलच का आम्ही कॉलच टास्क तुला अकरा कॉल केले होते काइतरी बघू नंबर जर समज जाल तर कमप्लीट नाही जाल तर समज चुक तो ही करणार अनेक सिम कार्ड घेणार तेच कराव लागणार आहे.
नेक्स्ट टाइम नवीन ऍड करा सांगितलं की त्यात द्यायचं.
दादा ब्लॉक करतात की नाही अजून केल वाटत ते आज लिस्ट पाठवली ती जायले की ब्लॉक केलं.
दहा नंबर?
हा नाही माझ नाही त्यात हो पाठवलेल आहे.
ब्लॉक केलेल्या चे आहे नंबर पण त्यात माझा नाही नव्हता ब्लॉक केलेल्यांमधे ती म्हणाली ते काय ब्लॉक केलेल्याचे नंबरची लिस्ट पाठवा लागले ते वरून
हो
त्याला आपण तर काय नव्हतो पहिल्यांदा.
आपण नव्हतो.
मग टास्कच करू वाटल नाई. अरे एवढे दिवस होते, घरात निवांत बसून काढलय मी निवांत.
रील्स बघून बघून.
मी आले की लगेच आणधी जरा कमी कमीच येन चालू आहे टास्क पुन्हा.
हा हा बघू आता काय होते. आज आता कॉल संपवतो थोडा वेळ आणि नंतर मग करत बसतो ट्रानस्क्रिप्शन आणि रेकॉर्डिंगच.
ट्रान्स ट्रान्स्क्रिप्शन चे पुन्हा बरोबर कर, तर चांगले पैशे पडतात.
हो केले मी बऱ्यापैकी, बघू आता किती भेटत्यात? तू किती तू किती दिवस केलेस मागचे?
आता सध्या बंद होतं, आता परत चालू झालं.
बंद होत?
बंद म्हणजे आ आधी दोन दिवस बंद राहतेय.
हा
लगे परत चालू होतय.
हा का मला ते नाही माहिती मला वाटलं काय बहुतेक सुट्टी पूर्ण आता सुट्टी चालू झाली आहे वय तेव्हा पासु सून चालू काय वाटते.
नाही बंद जे आपण सुट्टी झाली त्यानंत तर दोन दिवस बंद होत परत चालू झालं, त्यानंतर दोनशे तीनशे अ पाचशेच्या जवळपास आले होते टास्क मला.
आ
नंतर परत बंद झाल आता परत चालू झालं कालपासून.
आ हा, थांब कट करतो.
हा,